हम्म काय करा ? जेवलीस?
तू?
जेवणार आता. पनीर पुरी
होय, भारी आहे की आजचा बेत.
होय तुमच्यात?
आमच्यात हे केलय मटण केलय आज.
मटन? म तुमच्यात तर चांगलाच आहे की. म आणि काय?
काय नाही बघा. तुमच बाळ?
बाळ हाय मम्मी पशी, ओवी कुठ हाय?
ओवी तिकड गेल्या आमच्या चुलत सासूबाईंकड.
हां हं जवळच आहेत काय?
होय जवळच हाईत.
ते रिझल्टचं काय झालं तुमच्या?
ते गेलं ब माझा लक्षातच राहत नाय.
बाई
टकुच उलट घातलय. व्हय झालं आणि काय मग.
परत मग त्या दिवशी तुझं ऍडमिशन ग
व्हय
काय नाय निवांत अथर्व.
होहाय घरात आहेत आहेत की
आता
घरात
काय करा व
काय आणले.
काय करायलाय म्हणल?
बसलाय.
हम्म हम् यात्रा.
तुमचं बाळ
मद
चार तारखेलाय. व्ह य...
ऐ ऐ...
चार तारखेलाय चार. आवाज येईना.
सात सात केला होती.
नाही चार तारखेला आहे.
तरी लवकर हाय होय ना.
होय.... आणि काय मग.. मला आवाज येना
ना आणि
आवाज येना
हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो येतोय काय?
हा याय लागलाय
ओवी कुठं गेली. तुला... कधी येतीया मग घरला आता
ओवी ग
हा कधी येतीया घरला.
ओवी येतीयाकी संध्याकाळी झोपायला.
झोपायला. लक्ष देत जा, बाई आता अस. ह हा थांबाहा मी रेंज ला बाहेर जातो हा.
हा हा जा जा..
अ हॅलो
हॅलो हा
ते प्रभा आहेरी हं.
होय बाहेर आलोय की आता. आमच्या रूम मध्ये रेंज येत नाही म्हणून जरास असं हॉलच्या कोपऱ्यावरती बसले. ह. हॅलो हॅलो. हॅलो आवाज येना झालाय? हॅलो आवाज येईना. येईना झालाय.